हा येेतो आवाज आता
हो येतोय बोल की काय चाललंय कुणाचं लग्न झालं ग परवा?
माझं अ गं मामाच्या मुलीचं झालं
अच्छा मस्त कार्यक्रम होता तुमचा पाहिलेत मी फोटो तुझी वॉटसअपला स्टेटस खूप छान पद्धतीने लग्न केलं मला आवडलं
आवडलं का तुला आमच्याकडचं लग्न काय का तुझा आवाज मध्ये सगळं गायब झाला आवाज आवाज येत नाहीये तुझा हॅलो हो येतोय आता येतोय मध्येच असं ब्रेक झाला होता.
ओके ओके बोल बोल तू बोल कशा पद्धती आहेत लग्नाच्या तुमच्याकडे असं बोलली मी
अच्छा आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे तीन कार्यक्रम असतात साखरपुडा हळदी आणि लग्न पन आमच्याकडे असे अ नवरदेव आणि नवरी एकत्र नसते म्हणजे अ वेगवेगळ्या म्हणजे नवरदेवगची हळदी वेगळी नवरीची हळदी वेगळी असं असतं आमच्याकडे म्हणजेसं एकत्र नाही करत आमच्याकडे लग्न वगैरे आणि मग छान झाला म्हणे आमच्याकडे कसं असं साखरपुड्याचा कार्यक्रम म्हणजेकडे अ जर लग्न जमलं ना इथे तीन चार महिन्याने किंवा एका महिन्यामध्ये साखरपुडा करून टाकतात म्हणजे जेणेकरून आताची पद्धत कशी आहे मुलगा मुली यांना फिरायला वगैरे जायचं असतं मग ते साखरपुडं झालं की कसं फायनल होतं. मग ते त्याच्यामध्ये मग ते त्याच्यानंतर ते फिरायला वगैरे जाऊ शकतात म्हणून पहिले आमच्याकडे साखर ून घ तुमच्याकडे ल्न जमल्यांतर पाठवतात का म्हणजे असं फिरायलागरे स
आमच्याकडे कस असतं पहिला मुलगा मुलगा बघायला. त मुलगीला बायोडेटा वगैरे दिल्यानंतर मॅच होतं का बघ. त्यांचे गुण जुळत असेल तर मग पुढे लग्न अ म्हणजे बघायला येतात मुलगीला आणि बघायला बघायच्या कार्यक्रमामध्ये जर लग्न ठरत असेल तर फिक्स होतं मग त्यांची देवाणघेवाण होते ते म्हणजे काय काय ठरलंय लग्नामध्ये घालायचं तेन ते अशी यादी तयार केली जाते आणि त्या दिवशी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होतो आणि मग पोहे वगैरे ते वाट
हम् हम् हम हम्-.
असं असतं मग त्याच्यावरती ठरवतात की साख साखरपुडा कधी करायचा मुलगीकडे जास्त करून साखरपुडा असतो आणि लग्न मुलाकडे असत. आणि मग साखरपुडयाच ग मुलीकडे असल्यामुळे थोड खर्चिक होत पण आता जास्त करून हॉल फॅड आहे आणि हॉलमध्येध्ये सगळेजण जास्त करून अ साखरपुडा करण्याचा प्रयत्न करत असतात सगळेजण आणि एक साखरपुडा झाल्यानंतर मग अं त्या दिवशी मग लग्नाची तारीख ठरवतात कधी करायचं. मग कोणी लवकर करत तर कोणी अ खूप दिवस दिव दिवसांनी करता असं पण असत आणि अशा पद्धतीने मग लग्नाचा कार्यक्रम होतो मग आधी हळदी द हळद दळली जाते सगळ्यांना बोलून हळदीचा कार्यक्रम होतो ये एकमेकांना हळद लावली जाते. हळदीचा पण फंक्शन खूप मोठ्याने होतो कारण आमच्या इकडे गुगळ वगैरे असतो त्यामुळ हळद पून खूप मोठ्याने खेळतात.
एकत्र असतात ना तुमच्याकडे म्हणजे नवरा नवरी एकत्र येतात.
नाही एकच्या घरी म्हणजे एकत्र आहे पद्धत नवरा नवररीला एकत्र हळद लावायची. अ म्हणजे अ दुसऱ्या समाजात एका आणि आमच्याकडे तशी नाही आह आमच्याकडे नवरीच्या घरी नवरीची हळद असते नवऱ्याकडे लावायची असते. पण हळदीच खूप मोठ्या ना असतो कारण ज्याचं कुलदैवत ज्योतिबा आहे त्यांच्या घरी पिक्स हा गुगळ असतोच आणि आणि हे पण अस. गोंधळ पण असतो त्यांच्या घरी रात्रीचा ते पण असत. ह
आमच्याकडे तर हाळदी ला खूप म्हणजे एवढी आमचे सगळे नातेवाईक वगैरे हळदीलाच जास्त येतात. आणि हल्दीचा कार्यक्रम दुपारी असतो आमच्याकडे ते वडे वगैरे कोंबडी वडे तुला माहिती असते. मदम त हा मग आमच्याकडे पूर्ण गावासाठी वडे केले जातात मग पूर्ण सगळ्या गावातल्या बायका येऊन मग ते वडे वगैरे करण आणि मग हळदीच मूर्त झालं की हळद लावल्यानंतर मग अ आमच्याकडे मांडू स्थापना म्हणून एक असतं. म्हणजे ते एक पूजा असते आमच्याकडे त्याला मांडव स्थापना असं बोलतात.
अच्छा
मांडव स्थापना झाली क मग त्याच्यानंतर जेव असतात आणि आमच्याकडे पण हलदीले जेवण म्हणजे नॉनव्हेज च असत म्हणजे स्पेशल असं कि वार बघून आमच्याकडे हळद वगैरे ठेवतात. कारण हळदी ला नॉनव्हेजच जेवण म्हणजे मटन चिकन किंवा काही भाकरी वगैरे असं म्हणजे असे छान छान पदार्थ असतात. आणि मग खूप जं रात्री तर आमच्याकडे असं गोंधल वगैरे नसतो. मग डी जे वगैरे असं असतं मग रात्रभर दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जे नवरीकडच्या असतात ते खूप नाचतात आमच्याकडे म्हणजे फुल हळदीला सगळ्या एवढी मजा येते की विचारूच नको खूप चांगली सोय वगैरे होते सगळ्यांची आणि छान वाटतं हळदीला
आमच्याकडे पण सेम तसं असतं कारण हळदीला आणि अ म्हणजे शावर आता आणायची लय जास्त पद्धत आहे आणि मग घोबळ सगळ्या देवाला न्यायचा असतो ना त्यामुळे सकाळची हळद असत. आणि सकाळचे श शावर वगैरे लावतात आणि मध्ये सगळेजण डान्स करत आपल्या देवाला घोघळ नाचवला जातो आणि आता तरी जास्त डॉलबीच पण फेडा आहे डॉल्बी पण लावून अ सगळा गोगळ नेला जातो प्रत्येक देवाला न्यायचा आणि शेवटला मग नदीला नेऊन. म्हणजे गुगळ तिथे ठेवायचा असं असतं गुगळ मग म मुहूर्त मेड तू जशी म्हणली तर तुमच्याकडे काय कार्यक्रम होतो तसं आमच्याकडे मुहूर्त मेंट रावली जाते आणि तिथून अ लग्न कार्य सुरू होतं मग पत्रिका वाटप असो अक्षता प्र प्रत्येका न असतो परत आहेर कोणी घेत कोणी नाही देत मग बाहेर द्यायच असेल तर साडी प्रत्येकाला पत्रिकेसोबत साडी दिली जात परत ल लग्नामध्ये जर मुलीची जर हे करायच असेल दागिने पर साडी वगैरे सगळे खरेदी केली जाते प्रत्येक अ प्रत्येक घरातल्या व्यक्तीला किंवा पा पाहुण्यांना पेरावा विकत घेतला जातो आणि त्यांच्या ऐपतीप्रमाणे ते लोक अ भेटवस्तू देत असात त्यांना असं पण असतं मुली
आहे आमच्याकडे पण जसं तू म्हणालीस की तुमच्याकडे म्हणजे मुलगीचं म म्हणजे साखरपुडा मुलीकडे आणि लग्न मुलाकडे तसं आमच्याकडे नाहीये आमच्याकडे साखरपुडा पण मुलीकडेच असतो आणि लग्न पण मुलीकडेच असतं म्हणजे दोन्ही खर्च मुलीलाच करावा लागतात हो आमच्याकडे ती पद्धत आहे दोन्ही पद्धत मुलीलाच करावी लागतात म्हणजे हलदीचा पण खर्च तिचा तो वेगळा म्हणजे तिचे तिचे पाहुणे येतील ते पण लग्नाचा म्हणजे साखरपुड्याला पण त्यांची लोकं येतील त्यांचं पाहुणचार ते सगळं मूलीलाच बघावं लागतं आणि लग्नाचा पण सगळं खर्च म्हणजे जेवण वगैरे म्हणजे लग्नाला तर खूप जास्त आणि गावातली आमची पट्टसंख्या म्हनायला गेलीस तर हजार बाराशे अशी आहे एवढं सगळ्यांचं जेवण वगैेग खूप असं लग्न आमच्याकडे खूप मोठं होतात लग्न वगैरे आताच माझ्या मामाच्या मुलीचं लग्न झालं तर आता हे पुन्हा बोलले गावात घरी वगैरे करायचे पम आता हे हॉला वगैरे लग्न तर पंचवीस तीस लाख रुपये आमच्याकडे लग्नालाच खर्च होतो म्हणजे एवढी खर्च एवढी खरेदी तिचं पहिलंच लग्न होतं त्याने आत्याला मामाना मावशीला आताच्या मामांच्या मुलींना वगैरे सगळ्यांना साड्या वगरे खूप छान छ घेतल्याणे ती कमवते म्हण ह पण ते अस खर्च होऊन जात आमच्याकडे पण लग्न म्हंटलं की बाबाला आमच्या आमच्याकडे बाबाला एकदमच टेन्शन अस आताः माझ्या पोरीचं कधी लग्न होतंय कधी मी कार्यातून पार पडतोय असं असतं आमच्याकडे
अच्छा आमच्याकडे कसं आहे माहीताय लग्न आत्ता परवाचं आत्ते बहिणीचं झालं खूप छान पद्धतीने ती त्यांचा विवाह झाला. कारण म्हणजे पॅलेसला त्यांनी लग्न केलं होतं अ सकाळी म्ह जे सकाळच्या मुहूर्तावर त्यांनी अक्षता वगैरे लावून घेतल्या आणि नंतर कसं डोली वगैरे त्यातन नवरीची एंट्री नवऱ्याची घोड्यावर एंट्री परत अ म्हणजे खूप छान पद्धती
अच्छा चांगलं म्हणजे आता प्रत्येकाकडे ते चालूच असतं प्रत्येकाला आडतं म्हणजे आता आम
पाहायला मिळालं पाहायला मिळालं आणि खूप एन्जॉयमेंट केला भारी वाटलं पण ते पण खर्ची खूप जास्त असेल असं मला वाटते कारण खूप व्ही आय पी ट्रीटमेंट दिलेली होती तिथ.... त्यामुळे मला वाटते खूप खर्चिक झाला असणार ते लग्न.
आता खूप आज चालूच आहे. ना आता हे लोक म्हणजे ते प्रीवेडिंग वगैरे शूट करतात त्यालाच किती खर्च करतात त्यालाच इतकं त्यांचा खर्च असतो. की लग्नाच्या आधीच प्रीवेडिंग शूट वगैरे म्हणजे लग्नामध्ये ते लग्नामध्ये पण फोटो काढणारे असतातच. पण तरी पण हे लग्नाच्या आधी वगैर ते फॅड आले त्याच्यामुळे ते प्रीवेडिंग शूट मु वगैरे पण खूप खर्च होतो. मला असं वाटतं
आता त्यांच्या लग्नामध्ये पण स्क्रीन मोठी लावलेली त्यांनी फिरायला काश्मीरला गेलेले. तिकडचं शूट केलेलं आणि नंतर आणि गोव्याचं शूट होत म्हणजे किती त फिरल्यात आणि की मस्त त्यांचं प्री वेडिंग पण लावलेलं सॉग सुरु होत. खूप भारी वाटत होत त्या लग्नामध्ये आणि गावाकडे लग्न कशी मग अं वेगळ्या पद्धतीने होतात कसं हॉलला मग लग्न असतं सगळी अ मग नवरीची मंडळी नवऱ्याची मंडळी येतात. आणि मग अक्षताच्या टायमिंगला अक्षता टाकतात आणि त्याच्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम होतो मग त्यानंतर तर मग भेटवस्तू काय द्यायची असेल तर देतात. कार मुलीकडे लग्न असेल तर मग जास्त करून आमच्याकड मुलीला संसाराच य परत सोफा परत फ्रीज अस न संसाराला लागणारे सगळ साहित्य नवरीला दिलं जात अ ह्याच्यामध्ये रुखवत मध्ये आणि रुकवत पण दिला जातो असं पण असतं
आमच्याकडे पण तेच असतं रुखवक मोठी अशी मांडली जाते आता माझ्या मामाच्या मुलीच होत ना आम्ही खूप काय काय बनवलं होत छानछान त्याची बैलगाडी वगैरे किंवा अ सूप तयार करणं किंवा म्हणजे खूप असं छान छान गोष्टी आम्ही बनवून सजवून ठेवलं म्हणजे तिच्या मावशीने वगैरे असे तिला फुटो घेतला होता कणी तिला पूर्ण अ म्हणजे भांड्यांचं म्हणजे आमच्याकडच एकट्या बाबाच नाही करत आता आमचे नातेवाईक वगैरे असतात पहिलंच लग्न असेल. तर कोणी ना कोणी आहेर घेतं मग त्या सगळ्या आहेरातल्या वस्तू म्हणजे ती सांगते मुलगी की मला हे आहेर घ्या म ते पुन रुकवतीमध्ये मांडलं जातो. आणि मग तेच तिच्या बासोबत तिला आम्ही आठवून देतो असं आमच्याकडे असत मगुणी कपपा वॉशिंग मशीन कोणी फ्रीज तर कोणी अ एसी किंवा असशा बाकी काही मोठ्या मोठ्या वस्तू असेल म्हणजे तिच्या ऑलरेडी तिच्या वडिलांना खूप खर्च झालेला असतो.
आमच्या इकडं पण ते असतो कारण तिजोरी. हा तिजोरी वगैरे ए. सी म्हण फॅन म्हण मिक्सर.. संसार उपयोगी साहित्य फ्रीज. सोफ सेट, टि. व्हि कोणकण आवडीनं गाडी पण गिफ्ट करतात. जावाई याला असं पण असतं. आणि मग लग्न झाल्यानंतर पण आमच्याकडं दुसऱ्या दिवशी मग हळद. काढायचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी सकाळी आणि हळद काढल्यानंतर मग त्याच्या दुसऱ्या त्याच्या दुसऱ्यान दुसरा.. दुसऱ्या दिवशी पण म्हणजे कुलदैवताला दर्शन घ्यायला जातात. सगळी मंडळी. आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर मग सगळे लोक नवरा नवरीला जेवायला बोलवतात. अ म्हणजे त्याला आमच्याकडं म्हणजे हळद काढायलाच म्हणत्यात. हळद काढायला बोलवलय अस म्हणतात. म्हणजे प्रे प्रत्येक जण जेवायला बोलवून नातेवाईक म्हणजे एक मटणाचं जेवण ते करतात त्यांना मग साडी मुलगीला आणि मुलग्याला ड्रेस वगैरे घेतात आणि अधिक मास हा..
आमच्याकडे लग्न आधी करतात म्हणजे ते केळवण म्हणतात ना. हा! ते लग्न आधी करतात आमच्याकडे आणि मग लग्न झाल्यानंतर आमच्याकडे इकडे. जेजुरीला वगैरे पहिले म्हणजे पहिला आमच्याकडे जेजुरीला जातात खंडोबाला. म्हणजे लग्न झालं की दोन दिवसांनी आणि मग घरी गोंधल असतं आमच्याकडे. कुलदेव्यांच ते गोंधल झाले की मग कुलदेव जेजुरीला वगैरे जाऊन त्याच तिथे. अभिषेक वून अभिषेक वगैरे करून घेतात.
बरोबर हा तुमच्याकडे जेजूरीला तसं आमच्याकडे ज्योतिबाला जातात सगळे जास्त करून इकडं ज्योतीबा त्यांचं गुलदैवत आहेत. आणि त्यामुळेच तो रात्रीचा गोंधळ गोंधळाचा पण कार्यक्रम असतो. इतका भारी कार्यक्रम असतो कारण खूप मजेशीर गेम वगैरे त्या कार्यक्रमामध्ये होतात त्यामुळे खूप हसायला पण येत आणि मज्जा मज्जा पण खूप होते लग्न कार्य म्हणलं की. आणि अ लग्न वगैरे झालं की मग सगळे मग फिरायला ट्रिप वगैरे काढतात असं पण असत. खूप छान मज्जा येते लग्न घरामध्ये पण तेवढा खर्च पण खूप छ होतो. येत आता आजकाल.
तेच ना आता ते आताच्या ह्याच्यामध्ये खर्चच खूप होतो आणि लोक तेवढे एन्जॉय पण करता आणि महागाई पण तेवढी झाली ना आता या युगामध्ये.
होय कारण सोनचे रेट पण खूप वाढले त्यामुळे परवडत नाही गरीबाला पण लग्न. पण आमच्याकडे अधिक मसाला पण जावयवान पण दिलं जात. अंगटी वगैरे दिलं जात किंवा मेवनाच्या लग्नामध्ये पण जाला आव्हान दिलं जात आ ती ते देतात सोन्याची त्यामुळं जरा खर्चिकच आहे बाबासनी असं वाटतं मला.
हो हो चालेल झाल्यात आपलं बोलून पण झालं.
चालेल धन्यवाद.
धन्यवाद.